आवाज येतोय का?
हा यायलाय बोल.
झालीस?
हो जेवण आताच केल.
एवढा उशीर? हां तीन चार वाजायलेत आता तीन वाजून गेलेत. हम्म तब्येत तेे बरीये का?
हो बरीये
प्राचीची.
बरीये तीची बी.
आज गेली असल कामाला?
हो
हम्म
पाऊस आहे का तिकड?
रात्री पडला होता. पहा एवढा नव्हता बघ थेंब पडले होती वारा लय सुटला होता रात्री.
इकडे्ही तसच होत बर हवा लई होती थोडासा पडला होता पाऊस उग ओल झाल्यासारख.
हम्म इकड तसच होत. कुठ कुठ तर गारा पडल्या म्हण.
हो इकड बीड जिल्ह्यात पडल्यात बऱ्याच जागेवर पण बीड मध्ये नव्हत्या त थोडासा पाऊस आला.
ते सांदोळ का काय काय नाव आहे कि ते तालुक्यात तिकड पडल्यात म्हणून‌
हो लई जाग्यावर पडला तिकड बीड मध्ये पडल्यात पण तिकड दुसरीकड लांब गावाला. बीड जिल्ह्यात.
काय म्हणाला?
खेळतय त्याला झोप याय नाही काय नाय. शाळातून आला तस नीसता बेजार करतोय त्याला झोप ही येत नाही ना काय दुपारच्या सुट्या लागल्यात ना आता, का आता अकरा ते येतय तर दीड वाजते म्हणजे यायला साडे आ साडे दहा ला जात तय आन दीड वाजता घरी अकरा ते एक.
हो का?
पद्य अजून दहा पंधरा दिवस मग सुट्ट्याच मग तर टेन्शनच नाय. लय परशान कराय लागला.
मंग घरीच.
हाव. घरीच काय घरीच हाव सुट्ट्या ते मला परशान करत असत सांगायला ला लाज वाटत नाही त्याला.
तेला खेळायला ही कोण नाही त ते जास्तच बेजार करतय खेळायला बि लई बट्या खेळणे आणल्या त ते कामाला जातात ते सकाळ संध्याकाळच घरी असते.
हम्म जाईनात कामाला जाऊ हो
खेळायला बि लय बट खेळायचं आणलंय बर आता इकडे मीना बाजार भरलाय ते मुसलमानाचा.
हां.
त लय मोठ्या खेळणे आणले तेनी सगळं खेळणे तोडून टाकलं.
लेकरं हाईत तस नसत तोड
अन पन्नास- पन्नास शंभर- शंभर रुपयाच आणले या. तर जरस भी टिकत नाय.
काही लेकरं येता ठेवीत नाहीत काय.
काय नाहीत. जिथं माणूस असल तिथंच उलाशीत सायकल आणली ती सायकल खेळायची ना काय नाय नसत माणसाच्या इथं. हा बुलेट बाईक घ्यायची आता आम्हाला. लाडो चा बड्डे ये शनिवारी. हॅलो आ?
कुटलं काय फोन नाही लावला.
लाव लावणार ये तीच मला आता म्हणत होती तुझा नंबर हा ह करून आमी तुला इडीओ काल घेतल होत तू आलीच नाय.
काय की लेकर दिंद दिंग करतात म्हणू का मोबाईल मग वरे ठेवून देत असते मी.
आताच केलता तू केलास त्याच्या पाच आता दोन पाच दहा मिनिटं झाला अस
नाही हो मंग मला मेशज तर नाय पडला
इन्स्टावर नेट चालवत होत
नेट चालूचं असत मग दिवसभर मी बंद करीतच नाय.
मग कस काय म पडला पण तुझा कट झाला मंग ती म्हटली जाऊदित मी फोन लावन म्हणली आता. म्हणलं मलाच यायला तिचा फोन, आणि लगेच तुझा फोन आला, मंग म्या कट केला तिचा.
हम्म.
आधी वहिनी बोलू लागली, बाळाला बोललोत वहिणीला बोलत, मंग ति त्यांची रेंज गेली त्यांनी कट केला पण निशर्मी बोलू लागली. म त्यात म्हणली दिदीला काकूला सांगायच. मी ऍड केलं तर तू तू उचलाच नाही म्हणलं तिचं नीट बंद असन
ये पण बर्थडेला तिथं सांग तस मी बी सांगते . च टाकलं सांगण-
आता ते महिन्यानी लागले तर आता काय माहिती काही कर ते ते
ह् कोणता दाजी हैप्पी होली काय सर